हॅलो!
हॅलो! आवाज येतोय का?
हा, आला आला.
काय करायलाय, बसलोय बघा मी तुम्ही?
काय नाही बसले मी पण, आता आवरायचं जेवणाचं वगैरे.
काय बनवलाय बनवणार आहे?
आता नुसत चपातीचं पीठ मळलय भात लावलाय.
हा.
जरास डाळ, बटाटो करायचा.
हा.
काहीतरीे आमटी मोस्टली खात नाहीत. दूध भात हेच चालू असतय भाजी सोबतच. बघ हम्म, सवय म्हणजे टायमिंगची बचत.
टायमिंगची बचत का जेवणाची बचत करालाय?
जेवणाची काय नाही सोडा. जेवण काय तसं एका टायमिंगची भाजी आम्ही मी ढीकभर करून ठेवतोय.
एक भाजी संध्याकाळच्याला जाती खायाला, म्हणजे सकाळी खालेली परत संध्याकाळी खाऊ वाटत्या?
नाही तस नई, एका टाइमिंगचीच भाजी दिगभर असत्या म्हणजे खातात भरपूर भरपूर भाजी अस, हा नुसती भाजी आवडते हा. आमटी नवसानच कधीतरी करतो आम्ही नाही तर नाही.
असाय व्हय.
हम्म आमटीपेक्षा जास्ती करून वरण असतं, वरण खातात.
तिकट कमी खायला आवडतय.
हम्म. मग.
काय बाळ दमवालय?
पोर रडाय लागल्यात् नवं बहीर.
बाहेर बसलाय काय?
नाही आत बसले मी. आवाज यायला लागलाय ना सगळा.
असए व्हय.
ह म.
काय नाही बघा. चाललंय निवांतमध्ये.
ह
बघयचं आम्हाला पण संध्याकाच्या स्वयंपाकाच. तारी
बर एक दोनच मिनिटं थांबा हं जरा. काय झालंय बघून येते जरा.
हा.